हां
हॅलो! आवाज आला ताई
हा येतोय ग आता.
हो
अगं ते पावसाच पाऊस आला होता ना त्याच्यामुळे आपलं रेंजच चालला जातो ना ग. म्हणून आवाज येत नव्हत ना ग तेव्हा हं
रेंजच न होता त्या वेळेस
हा ना म्हणूनच फोन नाही लागला
हा, पाहुणे चालले गेले का तुझे
हा चालले गेले ग. हा रंजना मॅडम, मालेमा सर आले होते. मग त्यांच्यासाठी जेवण बनवलं जेवण करून गेले ते काही नाही अंड्या ची भाजी आणि भाकर. मकाची भाकर ते आमच्या इकडं शिबिर आहे ना ग चोवीस तारखेला तर ते गोळे औषध द्यायला आले होते ते मग आज इथं ठेवून गेले मग आज चोवीस तारखेला मराठी शाळेमध्ये शिबिर आहे ना आमचं चोवीस ला
हा कुठं वडगावला का कोडपांढरीला असं मराठी शाळेमध्ये
हा मराठी शाळेमध्ये
हव चांगलं आहे मग मी पण सुरेखा ताई सोबत बोलली होती. तिला म्हटलं तु फोनच नाही लावते ताई असं तर काय करू. कामच असत असं. सांगते ती हां.
हं होग काम पण असतं ना ग आपलं घरातलं पण आवरावं लागतं ना ग
हा घरातलं पण आवरावं लागत आणि शेतात पण असतं.
मग शेतात पण जावं लागतं सगळंच बघावं लागत.
हं
मुलाबाळांना-
मग किती काम असतं दिवसभर काम केलं तरी मला संपत नाही.
हम्मम
हा ना पूर्ण दिवस आपलं कसं आपलं कामच नाही संपत ग दिवसभर करायचं तरी राहूनच जातं काय काय काम
हा ना राहूनच जात
मी का आज म्हणजे ते माझ रजिस्टर मे महिन्यापर्यंत पूर्ण झालं ना मग नवीन त्यांच अ जिरो ते दोन वर्ष वजन उंची ग लिहिलीि मी रजिस्टर मध्ये हा
माझ पण ते दोन दोन अंगणवाडीच होतं ना
हा
तर मी पण नवीन नाव वगैरे लिहिलेलं होतं जन्मतारी काईचं नाव असं अजून ते रजिस्टर पंप फाटून गेलेलं आहे
हा
दुसरे दिले पाहिजे नाही यांनी सरांनी
हा ना माझे पण ग सगळे फाटून गेले रजिस्टर
ह ती अंजली ताई नेत सगळे पे फाडून फाडून त्याला कसं करून टाकलेलं आहे ह आ लंगडीची
हा लंगडीची का माझे पण तसच झालंय ग हम् आपलं सहीच आहे ना रजिस्टर सहीच रजिस्टर तर सगळं ते मागच पान पुढच पण ते पुष्टण निघालंय माझं तर
आ स
हां
काय मग एक दीड वर्ष झालं ना ग
हा ना ग तरी फाटणारच आहे ना ते हा मग त्यांना रोज धरून बसावं लागतं आपल्याला तर फाटणारच आहे ते आपण किती पण नीट वापरलं ना तरी फाटून जात ग ते
ते
सोनाली मॅडमांनी फोन केला होता ग आता मला
काय सांगत होते
काय नाही ग मी एक दिवशी मला म्हणजे माझं ते ऍपवरती एक ंदा आता डिलीवरी झाली मग तिचं बाळ मेलं मग मी पूर्ण तिचं डाटाच म्हणजे भरला नाही ना फोन मध्ये
ह हा हा
तर म्हणून मॅडम मेसेज टाकला तरी तुम्ही रिप्लाय म्हणजे देत नाही असं म्हणून बोलत होते मॅडम मला पण मी मॅडमांचे मेसेज बघितला मी तिकडच्या पाड्याला गेली होती आल्याबरोबर तेच घेऊन बसले मी मला जमत नव्हत तरी सुरेखाला दोन तीनदा कॉल केला हा फोन लावला तिला विचारून विचारून सगळं पूर्ण करून टाकला पण ते खाली म्हणजे नाव लिहायचे राहून गेला ना त्याच्यामुळे मी सांगत तत मॅडम हम्म
जस झालं ना तसच टाकायचं
हा परत सांगत होत्या मॅडम तुम्ही मला फोन नाही लावतात म्हणे तुमच्या मॅडमांसोबतच बोलतात मला काही सांगत नाही असं सांगत हो ते मॅडम
हा
हम्म, सांगतो ना मॅडम असं सांगितलं ना मी मॅडमना.
सगळे डाटा बघ बघते ग ती मॅडम.
सगळं माहित असतं मॅडमांना.
हा,, दुसऱ्यांचं काम पण मलाच करावं लागतं. किती काम असत माझं,, असं सांग.
हा,, नाही असं सांगत होते मॅडम,, तुम्ही मला फोन करणार तेव्हाऽऽ तुम्हाला म्हजे काय काय तेव्हाच शिकणार तुम्ही,, तुम्ही काय काय चुका करून ठेवता तरी मलाऽऽ फोन नाई लावत तर तुम्ही कसं काय शिकणार असं सांगत होते मी मॅडमना,, हम्म. आणि अस पण विचारत होती,, कोणा कोणा सोबतऽऽ म्हणजे,, ऍपवरती कोणा कोणासोबत बोलते,,, तर मी नाई सांगितलं, धन्वंतऽऽ ती कमली सोबत तर,, माझ्याच सी, आर, पी तुला आवडतात का, असं म्हणत होती. हि, ही, ही, ह, ह, ह हम् बोलत होत्या मॅडम. आणिन श शिक,, कला सोबत बोलते की नाही असं सांगत होती,, श शिकला सोबत मी ॅअॅपमध्येऽऽ दा पण नाही बोलली तर तसच सांगणार आहे ना अ गं,, मी एकदा पण नाही बोलली मॅडम,, तर म्हणे कशाला. तु मी तर त्यांना धन्वंती आणि कमली म्हणजे दोघी एकमेकींना काय काय फोनवर विचारून काय काय हे करतात आणि तू कशाला नाही विचारते असं सांगत होते मॅडम.. तुझं काही जमत नाही का,, शशिकाला सोबत,, असं पण सांगत होत्या. नाही मॅडम तसं नाही जमत पण मी फोन नाही लावला,, असं सांगितलं मग..
मी कॉल केला होताऽऽ तस शशिकला ताईलाऽऽ
हाऽऽ
ती नाई ग,, मला आवडत नाई. असं,, सांगते ती मग,, ठीक आहे मगं वेळ, हा, हा वेळ पण नसतो काय हे ते असं सांगऽऽ चांगलं आहे..
हम्म्म, नाही ग उलट मजा वाटते ना ग बोलायलाऽऽ काय काय बोल आपल्याला,, काय करायचय गोष्टस करायची आहे ना बोलायचं ना.
बोलायचंच आहे ना मंग
तिला कशाला बोलू नाही वाटतं काय माहिती.
काय माहिती ती कुठं कुठं फिरत असते किअ ती.
आपण काय असच गप्पा म्हणजे टाइम पास करतोय का,, म्हणजे आपल्याला पैसे भेटून राहिला तर बोलायऽऽ काय होतं ना गं.
आ मऽऽऽ ती नवानगरची अंजली ताई आहे ना ती बोलते.
हाऽऽ का,, ती बोलते का.
हा बोलते, आणि ती लंगडीची आहे ना अजंली ताईऽऽ ती पण लावते फोन पणऽऽ त्या गावात नाऽ रेंजच नसतो ताई.
हो, हो ग तिक किडाने पण आज फोन लावला तर माझ्याऽऽऽ तरी नसतो असं सांगत होती ती पण.
ह हा
हम्म
विचारलं का मग तिला तू किती कॉल आहे तुजे असं.
हा विचारलं पण जास्त तिच बोलणं नाही झालं ग तेव्हा पाऊसऽऽऽ पाऊस येत होता ना त्याच्यामुळे मला ऐकू हाऽऽ वारा पण येत होता ना मग ऐकूच नाही आलं मला.
आसं मला पण एक दिवशी लावलेली होती ती पण काय कट झाला लगेच
असा
हा
हा
आणि सुमित्रा ताईला पण लावले होत पण काही लागत नाही ते रेंजच नसतं ना माझं गाव पण तेच मी पण जाते ना
हा
पावन चार तर रेंजच नसते, कुठला व्हिडिओ चालत नाही, न काहीच काम होत नाही तिथे
हा बग म्हणूनच त्यांचे फोन काही एवढ झाले नसतील ग मग
हा ना मंग मग मी ते त्यांना सांगते त तुम्ही कसं काम करतात?.. इथं तर रेंजच नसते अस मग सुमित्रा म्हणते मी तर वरती चढून जाते स्लॅपवर अस म्हण
हा बरोबर आहे ग मी पण ना माझ घरात ऐकून येत नाही मी बाहेर निघून असं इथं निंबा निंबाचे झाडा खाली बसली इथं बाहेर निघा आली तेव्हा मला ऐकू येत नाही तर घरात ऐकूच येत नाही मग मध्ये मध्ये अस फोन अस कट होऊन जात ना ग
हा ना मग वाया कॉल जातो ना मग
आपलं बोलणं पण नाही होत मग
मग तू आता बाहेर आहे का मग
हा मग इथं बसले ना, ग मी बाहेरच
अस
नाही मी पूर्ण माझे सगळे कॉल केले ना ते इथं बाहेरच बसून करते मी
ह अस
मग ऐकू येत नाही ना बाई, मग असंच कॉल वाया जाण्यापेक्षा आपण थोडीशी मेहनत घेत ली की चांगलं ना ग
आ मग
म्हणून तर माझे किती पैशे झाले नाही तर कुठून भेटणार आहे मला ना ग असं आपल्याला का कोण देणार आहे?
मग
अ बघितलं ना मेसेज टाकला होता मीेने
हा टाकलेलं होतं बघितलं होतं ना
अजून धन्वंती ताईने टाकलेला आहे पण तिचे पैसे दिसतात ना ग पूर्ण आणि माझ तर डायरेक्ट दिसत नाही
मग माझे पण दिसतात ना ग पूर्ण
हा तुझ्या पण दिसतात. त्याच्यामुळे मी ग्रुप वरती टाकलेलंच नाही आहे
हा
स्क्रीनशॉट काढलेला आहे पण टाकलेलाच नाही आहे
हा
काय बोलणार का काय असं
हो म्हणून का.. ह
ते त्यांना हे स्क्रीनशॉट काढून टाकले का त्यांना माहिती पडून जाईल का?
नाही ना ग आपल्या ग्रुपवर टाकावंलागणार आहे, ना त्यांना कस काय माहित पडणार?
नाही ते कॉल मग किती कॉल झालेला आहे? त्याच्यावरन जर स्क्रीनशॉट काढून टाक लेतार
हा हो पण आपण म्हणजे आपण आपला आपल्या ग्रुपलाच टाकतोय ना
हा हा आरोग्य ग्राम प्रकल्प व वरचं टाकायचं नाही नाही दिसणार पण यांचे कोल किती झालेले आहेएए असं पैसेएए किती आहे ते तर दिसणारचं आहे ना त्यांना
मग आपल्याला तीस कॉल पूर्ण करायचेचें ना गं
हाआअ पूर्ण करायचं आहे आणि ज्याचें तीस कॉल पूर्ण झालेला आहे ना त्यांना फोन नाही लागत का
हो नाही लागतो
अससा
हा ती सुनीता हाय ना तिचे पूर्ण लय वाटत ना तिला आपन फोन लावला ना नही लागत तिच्या फोन
आसंसा
होओओ
म्हणून ती नही लावते ह बाई नाही तर ती दहा साडे दहा ला पण लावते फोन
हवू ना
हा माझ्यासोबत बोलली होती ती किती वेळा
हा का
हा कमली ताई तू झोपून गेली का जोपलेली होती का असं म्हणते ती
होओ हंहं हंह
खूप वेळाने लावते ना तर मग तिला तसं वाटत की झोपून गेले असेल
हा ना हा
प ण आपलं बायांचं तर कामच असतं ना का सगळे झोपून जात
म गं आपण का दहाला झोपतच नाही गं अकरा वाजून जातात ना गं आणि अजून आपलं हे लिहायचे राहिला तर बारा पण वाजून जातात आप
बारा पण वाजून जातो हा ना म्हणून ती ती आता लावतच नाही आहे तिला कोणाचे कोल जात नसेल येत पण नसेल ना
हा त्याच्यामुळे नाही लावत असेल
हा त्याच्यामुळे नाही लावते ती आणि ती आणि तात ताई लावते का नाही ती चानसैलीची
नाही ती नाही लावत गं हा हम्म
हा सुमित्रा ताईंसोबत मैत्रिणी आहेत त्या
हा हं हं ते गप्पा करत असतील ना गं दोघी मग
हा पण पण त्यांना फोन लागत असेल का नसेल
का य माहिती गं
हम्म
ह त्यांच्या रेंजचा आहे तर असं रेंजचा प्रॉब्लेम आहे तर नाही लागत असेल ना
नाही लागत असेल माझ्याकडे तर तिचा नंबरच नाही आहे असं पण भेटूनच जाईल व्हॉट्सअपवरून
हा
पण मी लावतच नाही तिला हा
हाआआ